हॅलो.
हॅलो.
हा काय करता?
काय नाही तुम्ही काय करता?
आमही काय नाही करणार हो बेस जाऊ तुम् बेस का.
हॅलो.
हॅलो.
अई केस आहे.
हो ऐक येते.
काय करता
काय नाय करणार तुम्ही काय करता
आमी काय नाय
हो जेवला सकरी आता नाही जेवा तुम् जेवला का?
कोणसाभाजी करला
हाम्ही चिकन करताव
चिकन करता का?
हं तुम्ही
आम्ही सकारी टिफिन करला
काय करला
डोषा करला
आता
हो का?
हा
हो.
नाई जेवावल्ति इकडे ओजू मसरीचं शेखावाचा दिवस होईना फुल्लू मंदी आरळी सक्कारी पहाट्याला उठून गेली का ना हां
कालच जाऊन जराच कामा
हो हो पण काल आम्हाला आज
हो का?
हां हां.
रविवारी नाही खात का आता?
हो का?
हं. अं ते बाई गिरतात की मरी.
ए बई इ कोणी नायी गिरते.
हाय्यहोके.
हां हां तुमच्याकडे घे तात का?
हो आा मी काही घरतो
तम काय गीर ताकी गेर लाकामा
हो आम्ही तला आल गिरतो सलाला एक बार होईना मोटला नाही गिरावं आपण हो अला हलाईनलीू
हो का
हो हो लहानला तर बच लहानला पिल्लाला रागत मागी
त्यामर पटाद गेला तर नाही मिसलात का
हा ती पाणी राहायला वाजतात गाव आमच्या पोटा पाणी राहते गाव तचा मान वाजत असतना हडगडाता मरून घरत
हो का
हम्म इकडे समली गीतच
हे बाई को हे बाई कोने नाही गिरत
हम हा आधदीपसूनच नसरी तिकड गिराचा हा हा ह हा
हम्म
मनात ठवूक कि मारी
अ गिरटन मला माहिताजकर त्याम कावरवर नायकी रामा
हा हा.
हमं.
आणि कायमारी विरच्या आणून घेता की,
काय की देखावतावीरछा होगई कोणतरी विकालाल्या हडून ते पर
हा हा हा येतेय कि माझ तुम्हाला काल करतना मास्त्याच्या
ए मला कोणते नाही येत
आओ शिकावा ना मारे
नाहीसे का आता लहानपहिचनास
लहानपणीचे नायशि टॉप पण आता म ते हॉलसे रोज हराकडच आती शिकणास ना.
आता शिकावाचा आत
खरं तरर सु शिकावा आमच्या घरी रोज त्ये घर ना आहे तरती नाव नाहीये पण, कवाच्याईकरआवस्ताव ती हरू हर सुना याला या आप युट्युब घीट्यूब देख न
आता देखावा शिकावा आता कवारतर टाइम राहिल तेव्हा
हम्म या मा दुसऱ्या भुजित अ.. मी
हो का
ट्राई करतात ना बाहेर आयवि तर बाहेर विकला आहे जुमात्रीचा मुक्कालय थर्टी रुपीज तशी राहातात.
हो तीस रुपये राह तर काय
तिस रुपये राहत्यात अ त आत घरीच अ--किलो रेडू किलो राहुदे एक किलो दोन किलो लाणून घेतल्या म्हणून ते हमेचथे बेसो मु काल मारून जरा धुऊन टाकून हो. त्या हरद वाटला भेटला तुमले म मासा बाल हालून विरच्या बघा फि जाऊ ना त एक बार त्याला भुजल
बेस राहात हो
हा हे प्रोसेस करणं इझीचय शिक शिकाव म तुम्ही
आता शिकावा लागते
हा हा नव्या नव्या सासू जुन्या काय खातो नव्या नव्या चहा देत कोणो करून आमच्या अमित करून खाल्लं आम्हाला इतर लक्षणी येते नवे नवे त खालाच्यानी राहते
हो होक सा
हम्म
मशरियात मता नयाना तमे
विच ानू होत आता
वरचांता का बडते कामा
हो आता लवानुमंद होऊन गेले गईक पण आता बाारी जाऊन नाव आता घेऊन घेऊन
हो का
हम्म ह् हो हो पर्लं म्हंदि आऑलरेडी ह घेवाले वर पडतात करा
हो का अज जास्त रेट राहते काले म माच कावाच द हो
हा हा रेटई जूग राहत मस्तरई आता भारी घेंग घेतात कोणाच्या घरीही आतात हेस कळन पाहद ना
हो राहते मशर काा वा दिवास का
हो तिकड कवे या मरी पचतात मरी
हा म्हटले का मामूलगा लहानचं तोट अंगार करून त्या आत घालतात गलाचे
ह हा
हम्म
तुमच्या घरी हां
कमी जाणार कोणत आता खावााती राहिल्या
ते खावाच नतो नर्मल ग गोटे गिट घा न घरी डेकोरेशन
ते त्याश जगाणे नाही
पशं म्हणता तशी लाईट भुतर फिक्स करून राहतात माहिती हा ह इकडे उत उ ना ह र आह तू हम्म आता पण े पाणी म फ्रेश कर वा र दोन ह हो वेग वेग पा मार्चच रवावा
हो बेस देक घेव त्याता
ह आता फेमणस नय कुत्र काहार वगैरे करलं जायच आताेत नसत एक मानशीी घरी राहयच्या निसता
हो हो आताता बेस जकून घेत रावावा
हा हाय खराय नाही खराय ते हलात आता कुत्र गित्र राह काही घालून नावा त्या हला
हो त्या पसूनंगेवाचे नाही खहात काय की त्या वेगरे कलर राहतात त्या वेगरे राहतात
का खुकडे तिकडे ना
खातातप या मचला नाही का हात कोण्याचं म्हणून घेत आम्ही तर
मसले नऐकाद अक्वेरयम मनी त्यांचााज पण या आ म डेकरेशन गस पचते
हो का
हां
हे मशर जदा खावाचे मतल बेंगालीच जदा खातात
हा हा हा ते हा मासराच्या पाचशळा्या करून घेतात
अ तले डडेली पाजे काना
अ हमीिदारगिर क श खातती
ह तले रोजू तत लग्नना मंद क मतम मसेरास फ्रई मतम मशरास रातात कनीरग
ह हो
हं
या कप्पाल काय म्हणतात
त्या कपपालाही खातात का ना
मडूकरी हा चहाच्याारी रायता करून खात कला
ते अकाक रोदार आत ते आकाश काात
पण असं ते हालत हेच बेस काही ए
अ ते अ मसरीदार अ डडेली का खतात काना रोजू
हा हा
मशीिरीन ईटला चचाले आता कळसा नाहीय लाग कान कात हम् तही तही घ्र मंदीशी त कुंटांगार करून घेऊन त्यात पसून घेतात त मासऱ्या टाकतात तू
पसून घेऊन मार काापून खातात की
हो ते लहानच कुंटांगर करून घे ना त्यात लहान मसऱ्यान टाकत्यात पिली. त्यात आता त्याले अख्खे घालून घाल.. कुक नाद राधे फिल्म. आधीपार किती पार घालूूनक पोसतो तो.
हो ते त आहेच. घाटा ते घाल त्यात सा कोणते खावा करी. हा.. हा तसच आपल. कहा गतय हो होत्या. ह आता मटातल आपण खातात काय? विकतात सुद्धा काही विकणारे.
हो ताई खातात अधीक विकताय आता अशी विरजणाला विकतात ताई.
ह्म्म्म ह्म्म..
ह्म्म.. त्याला हरगष्ांग ना बेंगल आता विरच्या देखावा कोणत आलेक घेतो
अनुंग नाही कि त्या बेस तुमच्या घरी कोणत धुन दिल्या काही अ युट्युब मध्ये देखून इझी प्रोसेस राहत तुम्ही सज भुजाल ट्राय करा
हा सर.
आमही मारी हम्म
फ्राय करतो.
आ मही इकडे राले काय देक्तू आलरेडी होंगेले मणंत आत विकून राहल्या काय दे कोण घेतल्या घेत तू नाही तर म्हणजे कावररता जाणून घेतो येणेका बार
उद्या सोमवार व्हय नाही का का?
ह नाही. खाऊ पण आता पैकी देकावावेेला त्यांनी राहला काय घेतू. नाही तर नाही घेत तुम्ही तर विरच्या त माग तिकडे आला काय घेवा मारे.
हा हा माकडाला घेतो कोणी.
घेऊन राहतो मी इथ.
हा.
सर हा सर हा ठीक.
ओफ